हॅलो
हा बोल
अ कशी आहेस
मी मस्त तू
मी पण मस्त खूप दिवसांनी तुझी आठवण आली तुझ्या सोबत थोड डिस्क्शन करायच होत म्हणून म्हटल की फ्री आहेस का बघुया.
हा बोल ना काय कशाबद्दल डिस्क्शन करायच होत
ते आपल म्हणजे आधुनिक काळापासून आतापर्यंत पिड्यान पिड्या चालत आलेल्या आपल्या परंपरा संस्कृती या बद्दल थोड डिस्क्शन करायच होत तू फ्री आहेस.
हो हो मी फ्री आहे बोल
हा तर तुझे काय टाउट असतील तुला काय बोलायच असेल तर तु मला नक्की सांग मी थोड तुला परंपरेबद्दल तुला विचारतो थोड मला पण माहिती पाहिजे त्याबद्दल आप
हा ठिक आहे चालेल ना बोल
हा तर आज जग खूप जवळ आले आहे विविध देशांच्या संस्कृतीचा प्रभाव एक मेकावर पडत आहे म्हणजे एकाचा दुसऱ्यावर दुसऱ्याचा तिसऱ्यावर म्हणजे एखाद्या फॅमिलीची परंपरा वेगळी दुसऱ्याची वेगळी अशा परिस्थितीत आप म्हणजे स्वतःची संस्कृती आणि परंपरा जपणे अधिक आवश्यक्य आहे अस मला तरी वाटतय म्हणजे स्वतःची परंपरा आजीपासून आलेली परंपरा त्यांच्या आनीपासून आलेली परंपरा आपण जपणे गरजेचे आहेत मला तरी वाटतय.
पण मी तुला एक बोलू का न्यू जनरेशन आहे. बरोबर न्यू जनरेशनलाच सगळ न्यू यच लागत ते ओल्ड रिचियूल्स फॉलो करत नाहीत
हो पण काही विचार असे जे असे पण असतात म्हणजे ते अ आता आज्जी, आजोबा आपले काहीतरी म्हणजे सांगत असतात की हे अगोदर पासून चालत आलेलं आहे आणि तुम्ही आता बदल करणार का तर बरोबर आहे तुझं तू बोललीस की काळानुसार बदलाव लागत त पण काही गोष्टी अशा आसतात कीअ त्या म्हणजे स्वीकाराव्या लागतात.
आता मोजक्या गोष्टी आहेत मोजक्या गोष्टी आपण स्वीकरू शकतो खर पूर्ण जे पुराण्या जमाण्या पासून जे चालत आलय ते नाही स्वीकारू शकत ना आता बग नवीन जनरेशन पहिला आपल्यात काय रिच की बाबा मासिक पाळी आली की किचन मध्ये नाही जायचं हा शिवाशिव नाही करायची देवाजवळ नाही जायच पण आताची लोक पाळतात का ते नाही पाळत लोक
नाही पण याच्या पाठिमाग काहितरी म्हणजे अ म्हणजे होत ना एक की आपल्याला त्रास होत होता. त्यामुळ अस बोलतात की आपण काम करू नये. त्यावेळेला आपल्याला काम पण लावत नव्हते. कारण तो आपल्याला त्रास होत होता त्यासाठी ते ना
हा पण आता कोण आता किती पण त्रास झाल तरी करण भागच आहे. लई करावं लागतं.
ताचं जीवन हे धावपळीचं आहे. आता टाईम कोणालाच नाही सगळे वेळेचे नियोजन वगैरे काहीच नाही फास्ट काम आवरायचं बाहेरचं जेवण वगैरे सगळं असं फास्ट रित्या चाललेलं आहे जीवन. त्यामुळे याकडे कोणाचं थोडं
म्हणूनच तर म्हणजे आत्ताच्या जनरेशनला झेन-झी जरणे
जनरेशन असं हा, हो पण तू बोललीस ना आता हो मला सांगितलिस की ते मासीक पाळीचं त्याचबरोबर तूला मी सांगतो नेल आ पण असं बोलतो की, अ रात्री नेल्स कट करायचे नाहीयेत. तर अ किंवा घरात नेल्स कट काय केल्यामुळे भांडण होतं त्यात असं म्हण त्यात म्हणजे नखं काढल्यामुळे पण याच्या पाठीमागं आधुनिक म्हणजे आ ची बोलत होते की रात्री पण का करायचं नाहीये? आपण बोलतो की भांडण वगैरे पण असं काही नसून त्या पाठीमागे काहीतरी म्हणजे लपलेला आहे. जेणेकरून हां जेणेकरून आता मी तुला सांगतो रात्री का नखे कट करायची नाय अंधार असतो आणि आधुनिक काळ म्हणजे अगोदरच्या काळात लाईट नसत होत्या. आपण नखं कट करताना आपली त्वचा वगैरे कट केली जायची. रक्त येणं असं म्हणजे होत होतं.
परत ते नखं जर पडले छोट्या मुलांनी खाल्लेवं गरे काय झालं.
हां आणि नखे डोळ्यात उडू पण शकतात ते चांगल नसतं बाय द वे आणि तुला सांगायचंय मी बोललो की घरी घरी घरामध्ये न नखे कट करायचे नसतात असं बोलतात. त घरात काय कट करायचे नसतात तर आपण न नेल्स कट करून तसेच टाकू शकतो ते लहान मुळ मुले खाऊ शकतात किंवा पल्या आपण तुडवू शक तो ॲप आपल्याला दुखापत होऊ शकतात त्यामुळं. तर असं काहीतरी म्हणजे त्या पाठीमाग चांगले कारण आहेत. त्यामुळेच म्हणजे आपली परंपरा पुढं चालत आहे. आता आपण
ते अंधविश्वास पसरवलाय. पण ते अंधविश्वास नसून त्याच्या पाठी ते मागे सायंटिफिक कारण असतात.
हो. म्हणजे कस कारण आपण बोलतो, की आता आजी आपण आपली आजी काहीतरी आपल्याला सांगायला लागली कि, उन्हात अ म्हणजे आम्ही पदर घेऊन फिरत होतो. आता पदराची तर म्हणजे पूर्णच नष्ट झालेली आहे ती परंपरा. आता आपण स्टोल बांधतो, स्कार्फ. स्कार्फ हो, हो स्कार्फ युज खरतर मास्क कशासाठी आपण फक्त मास्क आपला म्हणजे फेस ढाकला जातो. पण पदर कशासाठी हो ता की असं म्हणत होते पुराने काळात म्हणजे परम परे नुसार की केस दाखवायचे नसतात पुरुषांना. किंवा ती एक म्हणजे चांगली ओळख होती आपली. छान दिसणं वगैरे असं हो तो लांब केस ठेवायचे. आताचे केस बघितलेस तू मुलींचे तर पूर्ण शॉर्ट हेअर म्हणजे फॅन्सी जीन्स वगैरे असे आलेले आहेत.
हो ते तर आहे. बरोबर.
हा आणि
पर्यंत अजून पुराण्या हा, हा बोल, बोल. आता पुराण्या म्हणजे पुराने विचार वेगळे असतात, नवीन जनरेशनचे वेगळे असतात ते मिक्स मॅच करून चाललं तरच ही आपली जी जनरेशन आहे ना ती पुढं जाणार आणि पुढं जाऊन आता कुणाला माहिती कि जुने विचार राहतील. की नाही राहतील. कारण कि तेव्हा सांगणार कोण नसणारच आहे ना. आपलीच जनरेशन आपण पुढं अशी नेणार आहे की, माहिती नाही कि जुनं कोण काय सांगल, नाही सांगल.
हो बरोबर आहे आधुन म्हणजे परंपरा आता थोडाफार नष्ट होत आल्यात तरी पण काही परंपरा अशा आहेत जसे की सण. आपण सण पण अगोदर म्हणजे अदोगरच्या का जसे आजी वगैरे बनवत होत तसच आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी असते. अ देवाचा आशीर्वाद घेत
असे खाय प्यायच्या गोष्टी कोण विसरत नसतय ते आपल्याला अंगाला लागतय म्हटल्यावरती. असे चाटक्या गोष्टी लोक विस नाही.
हो ते पण बरोबर आहे पण वडीलधारांचा आदर आपण अ सकाळी लवकर उठून अंघोळ करून म्हणजे स्नान वगैरे करून आपण पाया पड तो त्यांचे म्हणजे आदर करतो किंवा आत्ताच्या जगात म्हणजे विवाह बघत आहेस. कि म्हणजे पुरान तसे विवाह होत होते.
तव्हा तर एकमेकांच चेहरा पण बघायल अं अलाउड नव्हत लग्नातच काय ते चेहरा बघणार. लग्नाच्या अगोदर आता एकत्र फिरणही चालत.
हो फिरणं परतन आता लव्ह मॅरेज सारखे प्रमाण वाढत आहेत. वा म्हणजे मैत्री होऊन मग लगेच लग्न वगैरे हो
आणि पहिलाच कस होत माहितेय काय बालविवाह होता. आ त्यात ती नाहीये ते एक चांगली गोष्ट आहे.
हो किंवा बा हा आणि ती सती जणाची देखील प्रथा होती की अ म्हणजे पती मृत्युमुखी पडल्यास त्याच्या अ अग्नीमध्ये स्त्रिया ना हाऊ उडी मारायला लागत होती. ते देखील बंद झाली, ती पण छान आहे. म्हणजे एखादी परंप
बंद झाली ती चांगली गोष्ट झाली म्हणजे काही अश्या त्या ज्या क्रूर परंपरा म्हणू शकतो आपण ज्या होत्या त्या बंद झाल्या, त्या नष्ट झाल्या ते चांगलंच झालं.
हो हो त्याच पद्धत म्हणजे त्यामुळे तर आपल्याला परंपरेचं म्हणजे महत्त्व आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं. आपल्या चांगल्या वाईट गोष्टी कळ आणि मला नाही असं वाटत की आता पुढच्या काळाला म्हणजे आपण एक थोडेफार आपल्याला परंपरेचे ज्ञान आहे. अनुभव आहे थोडा आपली आजी वगैरे सांगते. आताच्या काळातला स्त्रिया बघतेस तू. पदर नाही जीन्स वगैरे युज करतात हा तर ही आपली परंपरा पुढे
किती होईल माहीत नाही. ते आपल्या हातात आहे.
कारण पुढे आपण जर एखादी फॅमिली जर ठरवलं किंवा तु मी ठरवलं की आपल्या पिढीला सम म्हणजे पुढच्या पिढीला आपण परंपरेनुसारच आधुनिक ज्ञान द्यावे. पण आपल्या दोघींनी करून काही उपयोग नाही, म्हणजे सर्वांनी मनावर घ्यायला पाहिजे. ती आपली परंपरा चांगली आहे देवाधर्माचा आदर करतात चांगल्या गोष्टी शिकवतात याचा विचार केला पाहिजे.
ते चार लोकांनी करून होत नस तर ते सर्वांच्या डोक्यात यायला पा म्हणजे मगच ही ही दोरी पुढं जाणार नाही तर मग ती-ती शेवट चीच दोरी मग
हो हो नाही तर आपण म्हणतोच ना अगदी बरोबर आपण म्हणतो ना की परंपरा हि आपल्या पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा आहे. आणि तो आपला वारसा जपला पाहिजे. त्याची जपणूक केली पाहिजे. तो पुढील पिढीस म्हणजे कस प्रोत्साहन करता येईल म्हणजे देता येईल पोहोचवता येईल याची जबाबदारी देखील आपली असणे गर ते चे आहे बरोबर ना?
ही आपली पण आपल्यानंतर आता कोण कस ती परंपरा घेत. ते किती कितपत समजून घेते हे पण तेवढंच गरजेचं हाय. अता आपणला काम काय आहे फक्त सांगणं समजवन हे आपलं काम आहे. अता फ पुढचा व्यक्ती कितपत समजून घेतोय किंवा कोणत्या दृष्टीने बघतोय हा त्याचा दृष्टिकोन आहे.
हो बरोबर अगदी बरोबर कारण त्याच जतन तसच त्याचा अभि अभिमान देखील असणे गरजेचे आहे. कारण जेवढा आपण अभिमान करू तेवढेच लोक म्हणता की हा काहीतरी परंपरेमध्ये चांगल्या गोष्टी असतील जी ज्यात हीला अभिमान आहे आपण देखील ट्राय करूया बघु ऐकूया त्यावर अभ्यास करूया. ज्ञान प्राप्त करूया. असं प्राप्त करून म्हणजे परंपरेचा वारसा आपल्याला पुढ जाण्यास मदत मिळू शकते.
हो बरोबर बोलली.
हा कारण योग आयुर्वेद आणि नमनं स्कार पद्धत आणि भारतीय म्हणजे भारतीय असुदे किंवा कुठले देखील सण असुदे आज जगभर प्रसिद्ध आहेत. परंतु हे परंपरे म्हणजे यात ह्या सणातुन किंवा कोणत्याही ह्याच्यातून काहीतरी परम परेचच महत्त्व स्पष्ट होते असं मला तर वाटतंय.
हो कुठे ना कुठे छोट्या-छोट्या गोष की जस आपण दिवाळी साजरा करतो. रंगपंचमी साजरा करतो. दिवाळी हा दिव्यांचा सण असतो. कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहु नये. कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहू नये.
तर ऐकना तुझ्यासोबत परंपरेबद्दल खूप छान म्हणजे खूप छान वाटल तू खूप छान डिसकशन केलीस तू देखील छान माहिती दिलीस आप आपली परंपरा जपण्यासाठी मला हेल्प केलीस त्या बद्दल मी तुझे आभारी आहे.
मी सुद्धा तुझी आभारी आहे. मला चांगलं वाटलं खूप बोलून आणि तुझ्यासोबत डिस्कशन करून.
ओके चालेल ठेवू मी?
अहो
चालेल थँक यू
वेलकम